हा.
हा, म्हणलं त्याला ये ना काय करा दुरवा आत्ता नका करू, पण वाटलं तर मग दरवाजा काढावा लागल त्याला तुम्हाला
हा नाही तीत एक दरवाजा काढवा लागल, सेंटरला नाही तर मग एक साईड ला, हा सेंटरलाच काढावां लागल त्याला दरवाजा.
सेंटरला दरवाजा काढवा लागल.
हम्म.
ह्म, पण ते मग आत्ता गेलं म्हणजे आत्ता म्हणजे आत्ताच कडावा लागल, काम चालू याच्यात, नाही तर मग नंतर केलं तर लई फोडतड होती बर का.
हो, ते तर आहेच.
नंतर काम लई वाढल.
हा पण मग त्याला किती ते स्टील, ते किती चॅनल लागतील ना त्याला.
हा माप काढून घ्या, माप पाहून घ्या मला सांगा, म काढून देइन वाटलस तर तुम्हाला वाटलं तर मग. काय असल ते तर करून घ्या, घेता येईल नाही तर मग मी ये
ह ते चॅनल पाहावंव लागल त्याला, माझ चाल होत तेच प्लॅन ती म्हणली, कारण की दरवाजा एक किचन याला बसत टेरेस सारखं पुढ
कारण की चार फूट अ आपली पहिली याची, काय म्हणता? बेड रूमची गॅलरी चार फुटाची ती, तशीच पुढ जर तशीच पुढं जाऊन दिली तरं टेन्शन नाही, भरपूर जागा वापरायला पण.
हम्म आणि गेट बी प पाणी पडल मिळ हा तेच, ते माया प्लॅन होता.
सावली वगैरे राहती, भरपूर जागा असत.
ते ना.
तें एवढंच का तिकड कोपऱ्यात, हम्म जागा वाढती. वरतुन खाली पण वाढते, फक्त-फक्त एवढं का कोपऱ्याचा एक पोल द्यावा लागल तुम्हाला, एकच पोल दे एकच-एकच.
नाइ दोन ना एक इकडच्या साईड ला
कोणता?
आणि आपण गेट खोलतो, तिकडे एक द्यावा लागेल
नही तिकडं नही गरज, तिकडं नही गरज.
त्याला काय तिकडय दिला तर काय अडचण नाय आपल्याला.
तो जो आंबा आहे ना, आंब्याच झाड?
हा आंब्याच्या झाडाक् तिकडे एक आणि इकडे या साईडला.
नाही-नाही आंब्याच्या झाडाच्या कोपऱ्याला, तिकडच्या बाजूला द्यायचा रोड च्या बाजूला एक आणि ना इकड याच्यावर टेकवायचा, कशावर गॅलरीची जी भिंत आहे का, आपलं गॅलरीची पोर्च आहे का? गॅलरी, बेडरूम ची? तो त्याच्यावर टेकवायचं इकडं आणि जो सिंगल पोल जो द्यायचा ना आपल्याला, त्याच्यावरचा डायरेक्ट भिंतीत घालून द्यायचा चार-सहा इंच. पोल वाचतो तिथ, न पोल टाकता काम होतं. कशाला पोल टा यचा खर्च करायचा, मग एक पोल वाचतो ना, एक पोलवर काम
ह्म पण त्याच असं तथं घ्याव लागेल का, घरच्यांचं फोन
आणि त्याला खालून त्याला खा त्याला खालून सिलिंग करून टाकायचे आपले ते नवीन आपल्या फायबर च आलेले ते चॉकलेटी कलरच्या पट्ट्या पट्ट्या.
हा हा हा.
त्या लावून टाकायच्या म्हणजे दिसायला खालून. क्लिअर दिसल म्हणजे टेन्शन गेल हम.
हा तेच चांगलंय तेच प आहे चा
सगळ्यात शेवट करावं लागेल त्याचं नाही काही.
हा नाही तिथं शेवटी कराव लागेल पण पहिले हे करावं लागेल ना.
हा पहिले तुम्हाला प्लॅटफॉर्म कराव लागेल प्लॅटफॉर्म करावला लागेल. माळा टाईप कराव
याच्या मग पेपर शीट आणावं लागील ना.
आणि त वरचून वाटलं तर वरच तुम्ही वरतून सिमेंट फिट टाकून द्यायच आणि त्याच्यावर फरशी बसून टाकायच. जसे पण जे. त्या गॅलरी तिची हाईट वाढणारच आहे तीन इंच तुमची. कारण की फरशीला तीन इंच तर ते वाळू बीळू टाकून. त्या लेवला उचलून देतील किंवा थोडी खटकी देतील.
हम्म
या हिशोबानी.
हम.
पण ते तुम्हाला किचन वाढन माहिती उलट किचन मोठं होईल व्यवस्थित होईल.
किचन त होईल मोठा पण मग त्याला ते अ
काढाव लागेल कुठं? बाथरूम, बाथरूमच्या बाथरूमच्या बाजूला काढाव लागल दरवाजा.
हा कारण की येल शेपमध्ये नाही होणार त्याच्या रुममध्ये काढला.
एल शेप मध्ये चेन्नई येणार तुम्हाला.
हम्.
मध्ये जर काढला ना यल सेफमध्ये किचन नाही येणार. अ बेडरूमच असं टॉयलेट बाथरूम हाय ना तेच
हा तिकडे काम हाय दुसरं
तिकडे करावं लागेल नाहीतर रेकीस्तान नाही आला.
हम्म.
इकड कुठे चान्सेच नाही इकड म्हटलं तर आपल्या इकडं काही म्हणजे कोर्स. ते नयत ना.
नाही नाही नाहीचे.
त्या बाजून नाही काही झाडं लावलं त्या बाजून.
नाही तर मग नसत समजा नाही केलं टेरिस टेरिस नाही केला.
हा
टेरिस नाही केला समजा तर तिथून आहे ना आपल्याला तस तिरप कौला सारखं करायचं.
हा मग तल्ली चालतंय ना.
तिथून असं आहे ना तिरपा शेप खाली द्यायच्या थोडासा आणी त्याला जे इकडे एक पोल येणार ये ना आंबे साईडला अ तिथून. आणि ते अशी कौलाची हीर करायची आपल्याला.
कौल डाल.
कौल टाकायची अशी, ती सीट येतं ना ती कौ कौलची सीट येते ना?
कौलची शीट टाकण्यापेक्षा ती काय म्हणतो आपण. अ नवीन आलेले कौले हे भारीतले हे ते. अ याच्यात येत काय म्हणतात आपण फरशी असते का आपली फरशी
हम्म
फरशीच्या मटरेल मध्ये येत ते आणि ते मटेरियल फरशीला जे मटरेल वापरताना त्या मटेरियलमध्ये कौल तयार आणि म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम नाही राहत आणी व्यवस्थित मझी चांगलं आहे बाबा दिसायला पण.
नाय लीकेज झालं आणि त्याच्याात आहे ना ते कलर नको उडायला.
नाय कलर नाही उडत.
कारण की इथे ना आपल्या गॅरेजच्या मागे ना एक कारण ती अशी अ आपले ते आपले येत ना का आपल्या डांबरी व्हायचं जेव्हा पत्रे लावायचो आपण.
हां हा
तशा याच्या मध्ये ना सीट आणलेली त मी कौल टाईप मध्ये तिची दहा वर्ष वारंटी हे.
हा
त्या शीटची त्यांनी मुंबईहून आणलेली हाय शीटा. पण मग त्याच्या कलर भी जात नाही काय नाही नी.
नाही नाही शीट फायबर मध्ये येते.
नाय नाय आपली केस तांबडी व्हायचा झालीत का ती? पत्राला लावतो आपण तिला.
हा हां पत्र्याला लावतो.
हा ते डांबरी लिकेज् होऊ नये म्हणून.
हा, हा.
त्या टाईपमध्ये, त्या मटेरियलमध्ये हा त्या मटेरियलमध्ये हा, हा. हा
पाहावं लागेल मग ते कोणती कारण की आता मी इथं कौलाच केलं ना एक दोन ठिकाणी केलं होत. पण आम्ही ते सिरॅमिकच कौल मागवले होते नाशिक वरून. अ जसे आपली फरशी असते सेम तसच हे सेम तसच कौल पण म्हणजे चॉकलेटी कलर कलर मध्येच आणी कलर उडण्यासारखं नाही.
आता ये न टाकलेला आहे ना तिथे ते शेतात मुंबई वरून आणलेलं
हा आहे आहे आहे आहे पाहिले पाहिलेले पाहिलेले चॉकलेटी कलरच आहे पण ते, पण ते काहीच उपयोगाच नाही.
हा
त्याच्यावर माणस जर चढला तर ते फाटून जातय कालांतरा आणि दहा वर्षाची लाईफ दिली बरोबर आहे. मी पाहिलेले ते पत्रे
हा,
पण ते आलं माझ्या लक्षात आता तुम्ही जे म्हणता ते याला सिंदरला ब सिंदरला सॉरी शिर्डीला पाहिले शिर्डीला बसवलेले ते पत्रे, तर ते जवळजवळ,
शीट येते शीट अशी आपल्या याला चिटकावी लागते हा
जस पत्र पत्रा आहे ना तस सीट येत ते - जस पत पत्रा म्हणजे लोखंडीच पत्रा हे ना त्याच टाईपच सीट येतय तशाच नळ्या बिळ्याआहेत त्याला. बरोबर ना. सिमेंटचा जस जस जस पहिलं सिमेंटच पत्रा होता का?
तस का?
तसच तसाच पत्रा येतो मोठी नळी सर्व मोठ मोठच आहेत ते म्हणून शिट भेटत्यात. ते सहा फुटबाय चार फुटाची, आठ - - फुट बाय चार फुटाची अशी भेटत्यात. आलं लक्षात एकदम पातळ तो. पण तो हे ना, हा. चिटकुन द्यायच का? चिटकुन पण द्यायचा, स्क्रू पण मार त्याला.
आठशे रुपये माणसांची
आणि तो लय पातळ राहतो. पण त्याच्यावर जाण्याची म्हणजे काय म्हणतो ना आपण चालण्याच ताकद कमी राहते त्याच्यावर, कालांतराने नंतर. आत्ता ठिके नवीन नवीन काय वाटत नाही पण नंतर हे ना तो लूच पडतो. पावसाात लूच पडतो. पाहिलेलाय मि लावलेला पण पत्रा ह पावसात लूच पडतो. लाईफ जातात दहा वर्ष, पण ते नंतर - - कालांतरांतच घेऊन जातो. सुटून जातो.
हम्, हम.
जसं पाणी पाऊस लागत, तुमच्याकडे पाऊस जास्त लागतो.
हा पाऊस जास्त लागतो इकडे.
पाऊस जास्त आहे इकडे.
हम्म.
त्यामुळे ते थोडं हे होत आहे, ते सीट पण चांगलंये. ते पावं लागला ते आ तुमच्या इथ भेटत ना ते नाशिकला भेटत मला वाटत. एवढ म
भेटल ना शिकल तपास करावा लागेली.
भेटतो ना म्हटलं तर विचारण कारण की एकाच केलं होतं ना, त्याने आणुन मागवले होत. कुठून मागवले काय माहिती.
जर तुम्हाला करायचं आपण करायचं असल आपण तर मग - -
नाही नाही करून ते करू ना पुढे. करायला मिळे त्याच्या थोडस पुढच्या गेटकडे सोडवायचं होत.
आणि तिर का पाऊस पण हेना हां शेव होतो,
हा, सेव बि होतो आणि खालून ते अ- - पि ओ पि करून देतो, पि ओ पि हं
सगळ्या पण बर हाईत.
हा.
पाण्या पावसाच,
ह आल तेच ना. गेट खराब होत ते
खालच्या खाली लावून ठिवा. लावते ते पानपा
हं.
नाही, चांगलंय ते पण, पण ते तस दोन्ही युज झाला असत ना,
ह,
जसं पाहिलं दोनही यूज होतो, आपण जर तुमही म्हणतात, गॅलरीत जर नाही टाकली किंवा ते टाकलं त - - जर गॅलरी, गॅलरी गेली दोनही काम होतात.
हा,,,
किचन ला,
हम्म,
हा,,
हा,, दोन्ही होतात, ते तर म्हणाऽ गॅलरी बी होती तशी,, आणि हे बी होत,, तर मग गॅलरी केली तर मगऽ ते हेन नाइ रात ते,, अ ते कौल टाकता एनार ना,
ठोल नाही टाकतय ना,, ठोल मग गेलरीला टाकावाव लागेल, गॅलरी ला वरतून पान तोडीऽ
नाही, नाही तेच,,
वरतून पाडणे ना,, गेलरीला
हा,, बेडरूम ला मळतऽ
मग, गॅलरीला मगऽ अ दोन्ही सरळ, सरळ गेलेरी घेऊन टाका ना दोन्ही पण,
ह, ते खाली म्हणजे, चांगांग शकत आसा विषयऽ
हा, ही, हाईट वरती जास्त होईल, त्यामुळे एवढं वाटणार नाही,
हम्,
खाली, खाली, खाली तर क खाली, दिस खाली जर, गेला तर दि स्ल वासऽ
हम् हम,,
मग वरती गॅलरी केली तरीच नाही, एवढाच फरक पडलऽ
तेव्हा तु मी परत मारवडला गे शीटालाऽ
मग गॅलरी ला पण,, वरतूनऽ ेड करा लागल,, दो्नीचा, पण दो्नीऽ